ह
ह
हा आवाज येतोय का?
हो येतोय ना एकदम स्पष्ट येतोय
ओके काय करताय मग?
काय नाही तुम्हाला सांगीतली मी पूर्ण मुंबईची माहिती, तुम्ही पण सांगा तुमच्याकडची वसईची माहिती
हा हां तुम्ही वसईला कधी आलते का?
वसईला आलो होतो खूप आधी एमंत्रचं ते नाही का आजकाल साधं लग्न आधी फोटोशूट करायचं?
हम् हम
त्यासाठी आलो होतो. त्यानेच सगळं ते फिरवल होतं समुद्र किनारा हो ख बा आम्हाला दिल्यापैेने तेवढच फक्त माहिती बसेल
नाही वसई मध्ये आहे बघण्यासारखं काय? तुम्हाला सांगते थोडी माहिती मी वसई हे भारता तातील मुंबई शहराचे पालघर जिल्ह्यात असलेले एक उपनगर आहे.
हा
हा याला हो पालघर जिल्हा आहे. याला जवळचे स्टेशन स्थानक हे वसई रोड आहे.
हे
हो वसई शहर हे आधुनिक वसई विरार महापालिकेत येते.
हा
हा रेल्वे स्थानक असलेल्या भागाचे नाव नवघर आहे.
का नवकरतो
हा वसई या शहरात पापडी बाभोळा देव तलाव, गिरीज हिरांडो, घासा, भुलगाव, रानगाव होळी अशी अनेक गावे येतात.
अच्छा
हा या शहराजवळ नायगाव आणि वसई ही दोन रेल्वे स्थानके आहेत.
ते पापडी तुम्ही बोलते ना तेप कपडीचा बाजार खूप मोठा पडतो असं मी ऐकलंय
हो हो तिकडचा बाजार खूप मोठा वर य तो तिकड सगळं जे फिश वगैरे आहे ना, ते स्वस्त मध्ये मिळतात इतरांपेक्षा इतर ठिकाणीपेक्षा हो मासे भाजपाला पण नॉर्मल असतो. पण मासे बाकीच्या ठिकाणी महाग मिळतात.
हि हॅलो,
जरा हा, मला येतोय आवाज तुम्हाला येतोय.
हा हां हा आता येतोय
हा या शहरात हिंदू आणि ख्रिश्चन या धर्मीय समाज हा अधिक आहे हिंदू आणि ख्रिश्चन हे समाज आहेत इकडच्या भागात
अच्छा
हो बाकी ख्रिश्चन वगैरे आपण इकडं तिकडं कुठे पाहिले नाहीयेत. पण इकडं वसई विरारमध्ये आहेत मोस्टली वसईमध्ये तिकड त्यांची खूप सारे हे आहेत. अ काय बोलतात हा चर्चेस वगैरा
त्यांचेच ते हॅपी क्लब
हुं तेच
आणि इतर धर्मीय इथे बऱ्याच प्रमाणात आहेत. हम्म वसई हा तालुका देखील आहे. पूर्वी तो ठाणे जिल्ह्यात येत असे.
ता
हो हो ठाणे जिल्ह्यामध्ये येत होता तो. आता तो पालघर जिल्ह्याचा भाग आहे.
अच्छा
हा या तालुक्यात नायगाव, नालासोपारा, विरार ज्यूचंदानी कामन रोड हे अन्य पाच रेल्वे स्थानक देखील आहेत.
अच्छा हो कामन रोड पण नाव ऐकलं आहे मी कामन स्टेशन
हा हा हा आहेत ना.
चुंद्र पण ऐकलंय मी तिकडे ते पनवेलवरून निघते ना वसईकडे जाताना
हुं हुं हुं हो हे शहर मुंबई जवळचे शहर आहे.
हां बरोबर
इथून जवळ आहे. वसई वसईची सुकलेली फ्राय काय हित लिहिलंय? मी काहीतरी बोलणार होती विसरली. नाही नाही नाही
तुमच्या हातात काहीतरी आहे वाटतं
नाही, नाही, नाही असं काही नाही. थोडसं ते न्यूज
सुकलेले केळी असतात तिकडे ना वसईला सुकळी म्हणतात त्याला
हा तेच तेच काहीतरी बोलणार होते. ओके मी काय बोलते. इकडे संध्याचे नाव वसई हे संस्कृत शब्द वास ज्याचा अर्थ निवास असा होतो.
अच्छा
हम्म असं आहे हे.
वास हा बतच निवास म्हणजे आपला ज्या ठिकाणी निवास असतो.
हा हुं तेच
काय सांगा
आणि इकड वसईच्या रहिवाशांना मराठीत वसईकर म्हणतात
हा ते तर तर आहेच
हा ज्यामध्ये कर प्रत्यय म्हणजे रहिवासी बसेंचे वसई असे अधिकृत नामकरण झाल्यापासून हा शब्द वापरला जाहल होता
मजा आहे तुमची
हा खूप छान आहे इकडे तुम्ही कधी या बघायला
हो नक्की नक्की
हा इकड किल्ला पण आहे बसईचा तो खूप जुना आहे तुम्ही ऐकलं असेल नाव त्या किल्ल्याचं
हो वसइ किल्ला
हा तो खूप छान आहे बघायला आणि खूप मोठा पण आहे
आता जे बोलले ना पहिले बसेल म्हणायचे पोर्तुगीज लोक तेव्हा मला कळलं क त्या किल्याला वसई किल्ला का म्हणतात पहिले तसं वसईच नाव पाहिलं बसई होतं
हम्म
त्यामुळे त्याचं नाव किल्ल्याचं पण नाव वसंत फोर्ट असं आहे त्याला नवीन नाव असे झाल्यानंतर मग असे किल्ला म्हणायला लागले असे
हो हो तेच आणि इकडं समुद्र पण पण आहे बघायला जवळ बोट काय बोलतात बेट
अच्छा
हा
बेट पण आहे का तिकड एखाद
हा ते समुद्र नाही का असत किनारा हम्म ते पण जवळच ये म्हणजे बघण्यासारखं भरपूर आहे काय काय तुम्ही इकडे आले बघितलं तर छान वाटेल तुम्हाला ही
मला मासे खूप स्वस्त वाटत असतील मग
हो मासे स्वस्त मिळतात माशांचे जवा दिवस असतात भाव म्हणजे आता मला एवढं आठवण आहे कारण की मी बरेच दिवस झाले खाल्ले नाहीयेत अ मी पण जास्त खात नाही एखाद दोन वेळा आणलेले तवा खाल्ले होते हम्म पण असं इतरांकडून ऐकून आहे की स्वस्त मिळतात करून असं आहे
जर समजा पापलेट आता हॉटेलमध्ये गेला आपण कुठल्या पण नॉर्मल व चांगला मोठा पॉपलेट फ्राय मागितला तर चारशे पाचशे रुपया
हम्म
तिकडे स्वस्त असेल खूप
हो इकड स्वस्त आहे इकडं चारशे पाचशे ला चार पाच पॉपलेट असतील
एक बात
हा
त्या म राहिलं पाहिजे मुंबई माग घयला त राहिला पाहिजे.
हो खाण्या बाबतीत पण चांगलं आहे. आणि फिरण्या बाबतीत पण छान आहे.
एकदम जुनं म्हण ते सगं पोर्तुगीज लोक तिथ राहायचे ना.
हम्म
लोकां नंतर होते तर आम्ही तेव्हा गेलोतो ना फोटो तेव्हा बघीच असं वाटत होतं की आपण कुठे एकदम छोट्या गोवा वगैरे मध्ये आलो.
हम्म
ती नारळाची झाडं होती. खप परे झाड होती
हो हो नारळाची पण जा आणि इकड एका ठिकाणी आम्ही गेलतो. तिकडं ते घरी शेती करत होते.
अच्छा
हा आम्ही चक्क त्यांच्या शेतातून असं भाजीपाला तोडून आणलंय. म्हणजे ते फील एकदम छान भाताची शेती कशी करतात तस ते त्यांनी लावलं होतं. पालक मेथी
छान छान तुम्हाला भाजीपाला पण चांगलाय मिळतो.
हो भाजी पालाही छान मिळतो इकडे. आणि मेन म्हणजे आपण जाऊन शेतातूनच आण आणला तो एक वेगळाच आनंद असतो.
चांगलं होतं मग मजा आहे तुमची हो हो चालतंय चालतंय